ह लोस्कार
नमस्कार
काय म्हणताय
काही नाही आले बाहेर बागेत बाळाला घेऊन
अच्छा अ्छा बागेत फियलाेलाये
हो हो
अच्छाणजे तुम् नेहमी जात त्याचगेत फियला गेलाय का
हो नेहमीेत त्याच
हा ते अच्छा अच्छा अच्छा अच्छ अ्छ्छ तिथे योगा वगैरे शिकवतात तुम्ही मधी मला सांगितलं होतं तेच ना
हो योगा शिकवतात पण पावसामुळं कोण आलेलच नाही आहे मॅडम आलेत पण गवत उटलंय ना सगळीकडे
अच्छा अच्छा अच्छा अच्छा म्हणजे हा पाऊस मध पाऊस दोन जोरात झाला त्यामुळे
हो हो
अच्छा अच्छा अच्छा अच्छा मी पण आत्ताच ऑफिसमधून आलो म्हटलं फोन करावा बर्याच दिवस झाला फोन केला नाही
ओके ओके चहा वगैरे झाला काय
चहा अजून घ्यायचा आहे ऑफिसच्या कामाची जरा गडबड सुरू आहे
हम्
ते गडबड सुरू असल्यामुळे आज जरा कधी नव्हे ते मला लवकर येण्याला वेळ मिळाला
हा हा
मग त्यामुं जरा लवकर आल्यामुं जरा थोडफार वेळ होता म्हणून म्हणलं बोलू जरा फोन करून काय चाललंय विच चारू
ओके ओके
फार दमवतोका
हो होय दमवतय जेवत नाही काहीच दमवतय नुसता
बाप रे असं सगळं सांभाळायचं म्हणजे अवघडच
होय अघड आहे तुमचं काय काय चाललंय ऑफिसमध्येध्ये कसा होता दिवस आजचा
तिथ आहे चाललेलं आहे रोजचं काम चाललेलं आहे आज जरा कामाचा लोड होता जरा सर्व डिस्पॅच माझ्यावर होतं आमच्या ऑफिसमध्ये एक म दुसऱ्या लेडीज आहेत त्या काय आज आल्या नव्हत्या ज्या माझ्यासोबत काम करतात त्या त्या जरा आजारी आहेत आणि दुसऱ्या एक लेडीज आहेत त्यां कोणतरी आईंना काय ॲ दवाखान्या काय ॲडमिट केल्यावरत पोटदुखीचा त्रासामुळे त्यामुळे त्या पण आल्या नाहीत मग त्यामुळ सगळा लोड मी एकताच घेतलो होतो मग ते स सर्व ऑफिसमधून अगदी सकाळच्या निघणाऱ्या आमच्या ऑर्डरीपासून ते पूर्ण डिस्पॅच बाहेर पड डोपर्यंत ते सगळी जबाबदारी माझ्यावर आत्ता सुद्धा मी एका ठिकाणी डिस्पॅच पोहोवूनच आलो बघा ते कंपनीच काम कस असत आमच्या खूप वास्त असते ते आम्हाला थोडंफार सुट्टी काढायची किंवा वेळ काढायचा म्हणजे फार अ अडचणीचं काम आहे त्यामुळं जरा जसा वेळ मिळेल तसा आज तसंही मी आज सरांना रिक्वेस्ट केली की मी त्याच भागात राहतो त्याच भागात आपले पार्सल आहेत तर त्याच भागात देतो आणि मी जरा लवकर निघतो म त्या रिक्वेस्टमुळं मला.. नेहमी च टाईम साडेसहा असतो तो मी साडेपाच अ पाच वाजताच मी ऑफिस सोडलो होतं आणि अ बरोबर बरं मला सगळं आवरून मला बरोबर आत्ता सहा वाजले त्यामुळे जरा बरोबर ते वेळेत सगळं आवरून हे झालं त्यामुळ जरा निवांत होतो म रोजची धावपळ आहेच की ओ आता कसं आहे फक्त रविवारी सुट्टी भेटते सोमवार ते शनिवार आपलं रोजचं काम असतच आता काम करून करून के माणूस अ रोजच्या कामाला सुद्धा वैतागलेलाच असतो त्यामुळं कसं जरा भरपूर लोक कायतरी आता ऑफिसमध्ये मी बघतोय आमच्या ऑफिसमध्ये चाळीस बेचाळीस लोकांचा स्टाफ आहे भरपूर लोक काही ना त्या आजारपणाचं कारण काढून कोणना कोण कोण ना कोण सुट्ट्या मारतच असतय मग तसं करा आता जबाबदारी आमच्यावर जास्त असल्यामूळ आम्हाला तसं खोटं कारण देऊन सुट्ट्या मारता येत नाहीत ना हो त्यामुळं जरा अम.. रे असे तशी कारणं ही खोटीच देत असतात लोकं पण आता काय खरं काय खोटं ज्याचं त्याला माहित आपण कुठ थोडीना ना बघाय जातो तिथं
हो
म हे असं सगळं आहे आता तुमचा पण दिवस सगळा बाळाच्या मागं पळण्यातच जात असेल नी
होय बाळाच्या माग पण्याततच खायला घालन्यात झोपल्यावर तेवढंच रिकम असतय पण तर झोपत पण तेवढंच नाही
हा मधी पण मी तुम्हाला कॉल केला होता मधी पण तुम्हाला कॉल केला होता पण तुम्ही त्या बाळाच्या गडबडीत होता तुम्ही नंतर बोलतो म्हणला गडबडीत मला
हम् नाही परत झालं मग कॉल करायचं
हा मग तुम्ही अ कुठेतरी बाहेर पण कुठतरी फिरायला जाणार होता ना त्यावेळी तुम्ही गाडीत होता बहुतेक मी फोन केला होता त्यावेळेला हा हा गाडीतच होता तुम्ही हा तुम्ही कुठेतरी देवाला का काय कुठे निघाला होता त्यावेळी मी तुम्हाला कॉल केला होता आता तुम्ही गडबडीत आहे म्हणून सांगितला मला
बाळ असल्यामुळे सारखं कॉल करायचं होत नाही तो घेतोय मोबाईल मोबाईल घेतल्यामूळ फेकून देतोय त्याला लागतोय त्यामुळं
अच्छा
म्हणून तो ऐकत नाही.
ऐकत नाही अच्छा-अच्छा-अच्छा-अच्छा हा बर हा अजून काय
अजून काही नाही मध्ये आमचं इथं पार्कमध्ये चालू होत योगा चांगला पण पावसाने घोळ घातला सगळा पाऊस येत असल्यामुळं
अच्छा म पावसामुळं सगळं थांबलं काय?
पावसामुळे थांबलं म्हणजे अ पाऊस आल्यामुळं गवत फार आलं ना.
हा, अच्छा अच्छा! हा आणि चिखल पण झाला असेल ना खूप.
चिखल झालेला, पण चिखल कमी झालाय आता उन्हामुळं पण पावसामुळ गवत फार वाढलंय आणि इथली मुलं म्हणा लागल्यांत हो आणि इथली मुलं म्हणा लागलेत तिथं बाहेरच्या प्लॉट रिकामे त्यामुळ अ हे येतय साप आहेत म्हणे म्हणून त्या गवतात पाय ठेवायला नको झालय
अच्छा अच्छा! नाही नाही असू शकतात असू शकतात, आपण पण ते बघितलं पाहिजे.
पिल्ली हायत म्हणे इथं, आणि त्यामुळं साप आलेत म्हण.
अच्छा अच्छा अच्छा अच्छा! नाही असू शकत. ते तिला लहान पोरांना जपाव लागतयं, अशा वेळेला कारण हे बागेत असे तसं सोडून उपयोगाचं नाही.
होय, म्हणून बाळा जवळच बसले. मी बाळाला घेऊन एका झाडाखाली खेळत बसला होता मातीत.
नाही ते थांबलेलं असलं तरी, चालेल कारण काय ये थांबलेलं असलं तर चालतं, पण असं झालेलं चालत नाही.
होय.
त्यामुळे ते सगळे प्रॉब्लेम येऊ शकतात.
एक वेळ थोड्या दिवसा नंतर तो तुम्हाला सुरुवात झाली तरी चालू शकत.
हो. हॅलो! आवाज येतोय काय?
ते आवाज येतोय.
टिफिन संपवला काय आ या ऑफिस मधला.
ऑफिस मधलं टिपिन, आता कसं दुपारी थोडं जेवण जात नाही जात, पण सगळा संप संपवला. आता आम्ही सगळे ग्रुपनंच बसतो ना, पंधरा सोळाजण एकत्र.
काय काय दिलेलं आज घरातन?
आज घरातून काय भाजी होती. मटकीची भाजी होती. भात आमटी होती, सर्व होतं.
सगळं होतं.
ओके, बर बर.
सगळं काय आ ब तेवढंच आमी डब फू दुपारचं जास्त जेवण करून चालत नाही ओ, नाहीतर मग झोप आल्यासारखं होत.
हो.
हा त्यामुळं झोप आल्यासारखं हो तसल्यामुळं, आपल्याला काय आपण जेवढं ज जम ते तेवढंच खावं लागतं. आणि जमतय तेवढं खात असल्यामुळं, त्यामुळे तो दिवस पूर्ण निघून जातो, आपला तसा निवांत. नाहीतर मग, जास्त खाण झाल की मग परत म त्याचा त्रास होतो. मग परत झोप आल्यासारखं होते. मग गुंगीत असल्यासारखं होत. काम होत नाही पूर्ण. तेव्हा प्रत्येकामधलं थोडं थोडं खात खात, आपलं आपलं पण खायचं.
हम्म, बरं बरं.
मग ते कसं तेवढ्यात तेवढाच आम्हाला अर्धा पाऊन तास टाईम मिळतो. त्या अर्ध्या पाोण तास टाईममध्येध्येच आपण सगळे जेवण करून सगळं हे करून आवरून परत आपले मोबाईल लॉकरला ठेवून परत आपलं काम चालू
हो
च म पार तकस
जरा फिरायला घेतलेलं बाळान वर घे म्ह- उचलून घे म्हणला, काकेत घेऊनच दोन फेऱ्या मारल्या. फोन आले त्यामुळं, मग फोनवर बोलत बसलेले.
अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा! बाळ फार हट्टी आहे का ओ?
हो, हट्टी आहे की.
ह आहे अच्छा अच्छा अच्छा अ्छ हा गा पणा करत असेल ना
अग पण आपण करतोय
मध्येी पण काहीतरी तुमचा मोबाईल पाडला होता फुटला होता ना मोबाईल द रेंज नव्हती काय असं तुम्ही मला नंतर सांगलं की त्यांना रेंजचा काय प्रॉब्लेम आहे त्याना फोडला होता म्हणून
हो होडला होतास लेला आला आहे चार्जिंगचे सॉकेट दोन तीन वेळा चेंज करून आणले स्क्रीन का होडला किती वेळा
अच्छा अच्छा अच्छा इमबरपूर
केलेय बाजूचं लक स्क्रीनचं
भरपूर आगापणा करतो आहे तुमचा मुलगा
मोबाईल त्याच्या हातात दिला की तसच करतोय तो
आणि आत्ताची पोरं जरा तशी ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह आहेत तो ऍक्टिव्ह अस असल्यामुळे त्यांना ते सगळ्या गोष्टीचं सगळं टाकं फेकणे फोडणे सर नाही झालं की ते लगेच त्याच्या मनासारखं झालं नाही की लगेच टाकून देत तो
की फेकूनच देतोय मोड असेल चांगला तर व्यवस्थित असतोय नाहीतर मग चिडचिडपणा करून सगळ फेकून द्यायचं सगळंच फेक को काय हातात असेल ते
ते पे करून देते अच्छा अच्छाछ हा गावांच अजून काय मग
चा काय नाही वात
फिरून झालं का
हॅलो
हॅलो हां हां बोला
फिरून झालं का म्हणलं
चालू आहे फिरायचं
हां हां हां हां एक मिनट थ म मॅडम